प्लीज गं
एक मिनिट... तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो
हॅलो... येतय का आवाज?
हॅलो हा... आत्ता येतोय... बघा तुमचा आवाज काय नाई बघ... तू काय करायलीस गं?
काय नाई... बसलेय बघ... जेवण तेन झालं का?
हा झालंय बघ माझं, तुझं? आज वांग्याची भाजी, भाकरी, पापड
कसलं करताय वांग्याची भाजी? भरून केला होता का कशी केला होता... वांग्याची भाजी?
नाही... चिरून.
व्हय... कसं ए... रेसिपी तर सांगा मग... चिरून कशी अस
वांगे चिराय चं... पाण्यात टाकायचं... शंभर रुपये ना.... कांदे टमाटा चिराय चं... कोथिंबीर चिरायचं... पातीलं ठेवायचं तिच्यात तेल वतायचं
हा.
तिरे मोरी टाकायचं का कांदा, टमॅटो, टाकायचा मग लाल सराईच्यावर भाजायचा याच्यात हळद, चटणी, मीठ टाकायच. मग नंतर त्यात वांगे टाकायचे जरा वा पळायच आणि गरम पाणी वतायचं आणि शिजल्यावर खायचं.
छान लागतं का?
होय... छान लागतंय की
मग पाऊस चलाय का तुमच्याकडे?
हो... आमच्याकडे चालू ए बघा
आमच्या इकडं पण हाय बाई... पाऊस भरपूर हाय.
बरं ए.
हम् हिरायला देऊन गेलं होत. का कुठ
आम्ही कुठे गेलो नाही बघा फिरायला पाऊसच चालू आहे. अ. होय. तुम्ही गेलता का फिरायला
ह. हा. ब मग जााळा गेलो वर जााला गेल्यावर मग दीवीला तीन किलो
हम.
जिथल्या सगळ्या मॉल ला गेलो मस्त शॉप केलं कपड्याची पिझ्झा बर्गर खायला गेलो होतो अजून
होय.
हम्म मग काल आलो इचलकरंजीला आत्याकड
हम्म.
आता बसलोय फक्तस बघत. या का मग काचाल अजून एक्य.
काय नाही. बघा नवीन दुसरी कुठली रेसिपी दे तुम्हाला
ह मला येत नाही. तुम्हालाच येत असेल तर सांगा मला रेसिपी
कशाची सांगायच्या तुम्हाला रेसिपी
गबी मंचुरियन कसं बनवायचं हे सांगा मी बनवणार आहे. आज
खूप इच्छित राहायच त्याला धुवायचं. चाळणीत चुकवायचं कॉर्नफ्लावरचा पिठा नाहीच. त्या पिठामध्ये ते कोबी साकायच आ आलं लसूणची बेस्ट टाकायची द्या
हम्म हम्म.
एकत्र सगळं करायचं त्यात खायचा कलर टाकायचा. चवीप्रमाणे मीठ थोडीशी चटणी टाकायची.
हम्म हम्म.
ते
हम. अजून. हॅलो
हॅलो
पाच मनिट प पाच मिनट भिजत ठेवायचं कढईत तेल गरम करायचं आणि छोटे छोटे बॉल् सोडायचे तेलात आणि तळून घ्यायचं आणि वरणश्वास टाकायच आणि खायचं
हर आ दिवाला मसाले भात केल होतो. गायची. केला होता.
हा. हम्म.
ह.
रेंज मध्ये या रेंज मध्ये तुमचा आवाज ऐकाल येत नाही.
आता हे काय हॅलो
होय आत्ता येतोय हो हा आता येतोय
ह हा हा मी सांगतो काय मी मस्त अस फिरायला गेलो होतो शॉपिंग वगैरे केल सगळं रोजचं काय दिडला उठायचं मॅगी बनवायची खायची मस्त कपडे देन शॉपिंग करून आलो लगे भारी बर होत बाई तिकडे तर बघण्यासारखं खूप असं चांग मस्त आता आम्ही उद्या जाणार आहेलाार काय म्हणतातात खं बाळूमामाला को्हाप नागपूरच्या महालक्ष्मीला आ दिन असं फिरायला जाऊन येणार आहे फक्त पाऊसाची यायलाय दमच खाय ना गेलाय पाऊस धो धो धो धो यालाय उगं दिसता हो हो म्हणून गप्पा बसलोय आता बघायचं बसं
हम जाऊन आल्यानंतर सांगा काय मग गण होय आठ
ह
काय
सांग तुम्ही म्हणलो
तुमचा आवाज येत नाही
ॅो हॅलो हॅलो अ कधी करायच नसते दहा मिनटं बघय अस चान्सेस वाट हॅलो हॅलो ततोडला नो